हॅलो हा बोला. आं. काय चालूय? हां ये हां येतोय येतोय. काय चालूय?
पिला?
आं? चहा पाणी झालं का नाई? हो आत्ताच पिला तुमचा झाला काय? हो पिला पिला तुम चा झाला काय? हम्म मग काय च्या संग बुडवायला होतं का नव्हतं?
आत्ता चहा पिलो अ
हां.
आवो चा चा नी बिस्किट खाल्लोय. मंडई ई आमच्या इकडे शनिवारी मंडई असत्या, त्यामुळे मी शनिवारीच गेलेले मंडईला. खूप मोठी मंडई असते आणि ताज्या ताज्या भाज्या असतात सगळं ता नाई शनिवारी आणल्या ओ मंडईत. हा, त्यामुळे आणत नाही. आमच्याथ हं. आमच्या इथ, भाज्या चांगल्या भेट त्यात. अशा ताज्या - ताज्या असतात. शेतकऱ्यांच्या. हा.
दर पण तसं असणारच कि. ताज्या- ताज्या असल्या तर, काय झालं?
होय, दर असतच तसा. आता मग, चांगलं घ्यायचंय म्हटल्यावर, मग महाग असतयच. ती. आता कुठं स्वस
मग जरा थोडं, कडधान्य खाया चं. जरा कडधान्य आणायचं. कधी मंडई आणायची. असं करायचं.
होय. तसच करतोय. कर पोरं आता येतेत कि, पावणे सहाला शाळा सुट्टत्याय, मुलांच्या आमच्या. तुमच्या मुला आलेत काय? हा, हा.
बाराला एक जात य. एक दोनला येतय. एका अकराला. टायमिंग नाही. सगळ्यांचं रुटीन वेगवेगळ असतय.
होय काय? आमची दोनच बघा. तसं काय सकाळी बाराला गेले की, संध्याकाळी सहा वाजताच घरी. दिवसभर शाळेतच. हम्म. शाळेत
द्या. ये द्या, ते द्या. यांचं रडगाणं चालूच असतंय, आणि.
आणि अभ्यास एक करायचा असतोय. होय, तुझा पेन मी घेत ला अन् माझा पेन तू घेतला. तिथून सुरुवात त्यांच्या अभ्यासाला बसल्यावर. मुलं म्हणल्यावर काय, बोलायचं? तर मुलांना बोलूनच
बोलून काय, चलत नाही. बोललं की, आपल्या अंगलट येतय, आणि.
होय. ऐकत म्हणून नाही.
मग?
नाही. आता भाज्या, भाजीला जाऊन आले शनिवारी. एवढ्या, भाज्या महागयत का नाही, काय बोलायलाच नको? वीस रुपये- पंचवीस रुपयाच्या खाली एक भाजी नाही.
त्याशिवाय काहीच नाहीय. येतच नाही तर.
व्हय. आणि पाऊस नाहीे, काय नाही. आणि
कसं होणार? शेतकऱ्यांना बी परवडाय पाहिजे की, देऊन. तुम्ही मस्त स्वस्त मागशीला. त्यांना पण चालाय पाहिजे कि. त्यांचं बी पोटपाणी पिकाय नको?
होय पाहिजे की. तसं म्हणून कसं चालेल. ना आपल्या चांगल्या ताज्या, टवटवीत भाज्या पाहिजे असत्यात, म्हणल्यावर. दर पण तसच, घेत्या त्यांनी. होय. आणि पाऊस तर पडला- पडला पडला आणि तोपर्यंत आणि उघडला. आठ दिवस पडला आणि आता ऊन- ऊन खाया सारखं लागायलय.
ऊन ना. बरं, आपण आता. एवढं ऊन, होय. अवघडाय. काय करायचं?
पिकलं. पिकवलं म्हणजे, पेरलंय. आणि ते उगवून आ होय. किती दिवस गप बसायलय, ते तेव्हा ते. थोड्या दिवसात आणि चालूच होतय, पोट. सकाळी जेवायचं, दुपारी जेवायचं, संध्याकाळी जेवायचं.
दिंडी. पायवारी त्यां चालूय म्हणल्यावर, जरा असंच की. पाऊस त्यांच्याकडे बी बघणार की, देवाकड.
होय. देवा- देव तरी माणसाकडे, पहियला बघतोय. मग सगळ्यांच्याकडे. देवाला सगळ्यांची काळजी असत्या. उपाशी पण ठेवत नाही. उपाशी पण ठेवत नाही. आणि वेळेवर सगळ मिळते. वाट बघायला पाहिजे.
होय.
हे कसं झालंय. आता पाऊस उघडलाय त्यामुळ पिकं वाळायलायेत अस वाटायलाय. आणि दिंडी पण हाये ना आता. दिंडी
हम्म. खरं कसं हाय दिवसभर नाही जरी पटला संध्याकाळी एकातं सर सरवाट जरी पडलं तरी भास आहे असंय ना.
हा तेच की शेती राहती तेवढा तरी पाहिजे. तेवढा बी पडाना झालाय. पाकाच उन्हाळ्या सारखंच होऊन बसलेय.
मसरानी चारा पाणी सगळं लागतय. मग दूध कुठलं येणार. आपल्याला हाला कसं भेटणार.
होय.
असं पण हायेच की. म. दूध, दही सगळं खायला पाहिजेत. पण त्याला चारा पाणी काय नको?
होय सगळं पाहिजे.
हम्म सगळं पाहिजे.
जनावरांच्या शिवाय तरी ते. गाई म्हशीन गाई म्हशीनच्या शिवाय तरी काय हाय हो. आपण आ आम्ही राहतोय शहरात. खरं गावाकडचंच बरं म्हणायचं. घरोघरी गाय असत्या, शेळी असत्या, म्हस असत्या. दूध काडत्यात. आपण आणतोय पिशवीत.
आणि आपण श शहरात राहून काही उपयोग नाही. खेड्यातनीच बरं हाय. बा जरी भाजी उच खुडून आणून जरी खाल्ली. तंसच कवळ कवळ शेंड तोडून तरी कोण काय विचारू शकत नाय. तेवढीच खाऊन चुटूक मुटूक राहतात निवांत आपली. तेव्हय.
होय. आणि अनतोय आपण फ्रीज ला ठेवतोय. ते तर काय उगडं ठेवतय. शेतातलं कसल
होय. हे दुखन आलं. ते झालं. हे झालं. फ्रीजच खाऊ नयेत खाऊणये. तरी आपण खाल्ल्याशिवाय राहत नाय.
राहत नाय.
आणि काय चालूय? हाल हवाल. इकडला तिकडला.
काय नाही बघा. नीवांत आता काय. होय.
पोरोगे शाळेला गेल्यावर तेवढंच विश्रांती वाटत असेल. आली की आणि परत कालकाल कालकाल चालूच.
कुठलं आम्ही कामावर, मी कामावर जाते ओ. त्यामुळे मी काय घरात नसत्या. पोर शाळेला गेली की, मी साडे दहा अकरा वाजता जात्या कामाला. हम्म सहाला येत्या. मग त्याच्या अगोदर येत्यात मुलं घरी. आज जरा काम नव्हतं. म्हणून घरीच होते.
हम्म हम्म.
त्यामुळे दिवस कुठन कसा जातोय. काही कळत नाही. पटापटा पटापटा दिवस जातोय.
ग गार्मेंटला म्हणजे कामाला ग्या मी काय घरीच असत्या. कधी बेकरीत जात्या. हे आमचं बारक एक हाय. त्यामुळे कस अं स्वतःचे नाही. शेजऱ्यांचेय तिथं जातेया. मुल आमच शाळेला जातेया. घरात ते दोन मग तेवढ्या टायमिंग मध्ये जरा जाऊन यायचं. चार पैसे तेवढं झालं त झालं.
होय संसाराचच सगळी काळजी बायकांनाच असते सगळी बायकांनीच त्यायची काळजी
जाणून येणार हेी घ्या तुम्हाला काय करायचं ते करा. तेवढ्यात कसं चालायचं. मुलकाची महागाई वाढल्या
हा मग बारक कितीवीला शाहाळेला तुमचं
अंगणवाडीत जातोय.
होय लहान नाही की मग दमावतोय मग दमवतंय काय शाळेला जाताना.
नाही दमवत जरा कधी रडतोय कधी नाय
हा हा हा आवड असावी शाळेची आवड आहे ना म त्याला शाळेची. ह हा आणि मुला
लहरीबाज आहे मनात आलं तर मी म्मी जात. मी मम्मी शाळेला जातो नाहीत मी नाही जाणार. मला जायचं नाही असा करीत बसतो तो आहे. आणि गेला तर मग काय उड्या मारत श यायला जाते. आत्ता उठलाय झुपून जरा दूध भात खा म्हणून लागल्या तर नको म्हणतोय
होय तिकट खात नाही काय अजून
नाही खात तिकट खात नाय नुसतं शाही भात लागतो.
हा हा सवय लावा सगळं.
स्वार्थी
सवय लावा ओ स सगळं खायची आता माझा मुलगा बघा साखांरचा चपाती खाईल चटणी आणि चपातती खाईल कार भाज्या खात नाही.
अ आमचा काय भाज्या कर म्हणतोय खरं खायच्या नावान रड कि मला नको मग मी दोन दोन भाज्या कर. आणि दोन भाज्या केल्या की एक भाजी नको.
मग खा खात ती पनीरची भाजी काजूची भाजी का भाज्या जात्यात त्या दुसऱ्या मेथीच्या शेपूची हा असल्या भाज्या जात नाहीत.
हम्म हम् तसल्या माझ्या उतरत नाहीत अजिबात सारखं सारखं ते घालायला आपल्याला परवडायला पाहिजे. पनीरची भाजी रोज रोज रोज रोज हम् बटाटा एक आवडतोय आम्हाला नुसता बटाटा
होय ते बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी पण छान लागत्या
हम्म नाही तरर सॉस चपाती
हा हा तुम्ही पनीरची भाजी कशी बनव
ते सकाळी केले की पोरांना शाळेला डब्याला भाजी वेगळी खायला वेगळी असं पण होतय ना दोन दोन भाज्या करायचं अं
तुम्ही पनीर कसं करताय म्हणजे तेजी रेसिपी सांगा की
पनीरची रेसिपी होय कांदा टम्याटो तो भाजून घ्यायचा आलं लसूण पेस्ट तिगार करायची मग मिक्सर ला करायची त्याची गिरवी करायची.
हा हा हा
मग त्यात सगळा आपला मसाला घालायचा लाल तिखट पनीर मसाला, गरम मसाला, असं बारीक गॅस करून भाजायच तेल सुटोपर्यंत आणि मग नंतर पनीर तुम्ही तळून घेतलात चालतय नाही तस जरी घातल तरी चालतंय बारीक गॅस करून दोन, तीन मिन ते शिजवायचं झाली पनीरची भाजी जरा वरून कोथंबीर टाकायचे अव आता मातीत खेळायला लागलाय बघा किती सांगायचं या पोरासनी एक तर समोर बॉलने खेळायला लागलाय.
हा...
तो बॉल तोंडावर येऊन बसला तर काय करायचं? आहेतच ना हो शाळा सुटायची उसरा पारताय लगेच बॅटबॉल खेळायला तयार
होय, अंगान असल पुढं मोठ?
होय पटांगण आहे ना शाळेसन ना आलीत का नाही तर दप्तर टाक कायच बॅट बॉल घेतलं कि झालं खायला नको, काय नको
हम्म, मुलांच तसच की हा..
पोरी जरा इकडं, तिकडे करतेत तरी पोरं काही नाही.
हम्म पोरांना काय एकदा खेळायला आ नादवलीत का नाही कि मग पुढ बघत नाहीत नुसता खेळ, खेळ, खेळ, खेळच करत राहतात अस असते मुलांच.
मग पोटाला खाल्ले का नाही ते पण सुध नसते.
होय शाळेत नाही यायचं दमून आले आता अभ्यास करायचा असतोय म्हणून काय बोलता येत नाही. खेळतात तर खेळुदे वाटतय म्ह परत अभ्यास परवा तिला निरळ चालू होतंय त्या माने जेवणाकडे दुर्लक्ष असं पण होतय त्या पो
मग भाजीत मीठ पडतेय, नाही पडतेय आळणी होतय मग जेव तनान दंगा चाल असते त्याच्यात मीठ घातलं नाय त्यात मीठ जास्त झालं असं करत्यात.
आम्ही लहान होतो तव्हा अस नव्ह आम्हाला मिठ, तखट, खारड काय कळत नव्हतं काय येईल ताटात आम्ही गप्प
हम्म आता वर्षाच्या सहा महिन्याच्या मुलाला कळत ते खारट तिकखट सगळं कळतेय लगेच तोंड वाकड करतात लहानपोर तर. जरा मीठ जास्त असलं कमी असलं तर फर करतात खात नाहीत.
होय आणि आम्हाला जरासा जाऊन बसा जावा हे करुना का म्हणलं आम्ही गप्प शांत जाऊन बसत होतो. पण आत्ताची पोर बसा शांत म्हटलं तरी ऐक काय आइकत नाही ग बाई? काय वैशिष्ट्य पोरांचं काय कळनाच होय तेवढं एक हाय आताची मुलंच लय वांड झाली यात.
हम्म...
काही बोलताच येत नाही मुलांना.
नाहीस की.
बोलल तर हा..
मी तुम्हाला नंतर फोन करू काय जरा कामात हाये अहो म्हंटलं मी तुम्हाला नंतर फोन, फोन करते हा..